ला मग आत ता, सण आता तुमच्याकडे कुठलं नागपंचमीच आता
हो आता गणपती पण जवळ आले आहेत. नागपंचमी वगैरे
नागपंचमी पण जवळच सगळे सण जवळ आलेत नागपंचमीला कसं साजरं करताय, मग तुम्ही नागपंचमी.
का खेळ वगैरे असतात. मंदिरात जायचं.
हम्म.
आदल्या दिवशी तर स सणाचं म्हणजे उत्साह म्हण मेहंदी
हा, मुलींना आवड असते, आणि जास्त करून महिलानी पण म्हणजे काढावी सणाला म्हणजे असं म्हणतात. की ते पण असं चांगलं असते.
हो.
हाता वरती मेहंदीतन काढायलाच पाहिजे. म्हणजे त्यानिमित्तान तर त्यांना काढायला मिळतेय ना. आता एरवी कसं शे ता मध्ये जाण होतय, त्याच्यानंतर बाहेर जाणं होतय मग त्यामुळे त्यांना मिळत पण नाही की बाबा हात म्हणजे कुठलीच आशा हे करायला मिळत नाही. तयारी करायला त्यां अस वेळ पण मिळत नाही, आणि काहीच नाही.
हो-हो.
मग डेल्लीच त्यांचं काही ना काहीतरी सुरूच असते. हम्म, मग ह्या सना मुळ कस त्यांना अस हा आमच्या इकडं नागपंचमीलांचं गावामध्येच देऊळ आहे नागाचं मोठ. हा, आमचं ग्रामदैवतच आहे मोठं नागनाथ म्हणून आमच्याकडे काय ते मातीचं नाग तेण केलेलं असतात छोटे तेन. ते सकाळी उठायचं त्याच्यानंतर नाग घेऊन यायचे जाऊन. मग आमच्याकडे उपवास धरतात. भावाचा उपवास म्हणून आगाचा उपवास धरतात. सगळे हा म्हजेच आता म्हणजे लग्न झालंय. आता समजा लग्न झाले तुमचं तर तुमच्या भावाने तुमच्याकडे येताना तुम्हाला फरार घेऊन यायच. म्हणजे भाजलेल्या शेंगा त्याच्यानंतर लहाव्या काढलेल्या वेगवेगळ्या प्रकारचं डिझायन केलेला असतात. भाजून म्हणजे हरभरा, शेंगदाण. असं वाट ने. असं सगळं भिजवून त्याच सकाळच त्याच म्हणजे भाजले जातं तव्यामध्ये मग ते भिजाने म्हणून घेतात. मग तो फरा सकाळ घेन यायचं भावाने तुम्हाला म्हणजेय
काय तर उपवास धरलाय.
मग त्याच्यानंतर नागाची पूजा करायची नागाला पोत वगैरे गळ्यातमध्ये घालायचं ते वा तिचं पोत करतात की
हो-हो
हा, ते गळ्यामध्ये घालायचं त्याच्यानंतर लहाव्या चिकटवायच्या सगळ्या नागाला मग एक-एक ठिकाणी कस हा मग आम्ही सगळ्या मुली मुली काय करतोय एकत्र आवरतोय आणि मग ह्याला जातोय. वागुळाला जातोय. म्हणजे पहिला गावामच्या मंदिरमध्ये जातोय. आणि तिथे सगळं असं दूध नागाला त्याच्यानंतर तेल फराळ सगळा थोडा-थोडा म्हणजे भावाला म्हणून. असं हा मग घेऊन जायचं मग तिथं सगळ्या बायका आलेल्या असतात. त्यांच्यासोबत फुगडीतेन खेळायची. थोडा वेळ हा फुगडी वगैरे खेळून झालं कि मग आपला आवरायचं सगळं. आणि मग परत मारुळला जायच मुली मुली, हे आता काय एवढं जात नाहीत मुली पण आम्ही ज्यावेळेला लहान होतो चौथ पाच त्यावेळेला जायचं मोठ्या मुलींच्या सोबत.
हम् हम ते जो
म्हणजे, हा झोके खेळायला त्याज्यानंतर वारुळला जाऊन ते दूध ठेवायचं मग आपण बघायचं नाग येतो का बाहेर प्यायला. असं म्हणजे सगळ्या छान असत असं वेगवेगळ्या प्रकारचं. अ बायका साड्या तेन घालून मुली घालून नागपंचमीला त्याच्यानंतर घरी धपाटे करतात. दही धपाटे म्हणजे कसं लहान मुली पण उपवासधरतात ना हौस हौशेन. की बाबा हा मी पण धरणार असं मग त्यांना ते बुक पण आवरायला पाहिजे. मग धपाटे करतात तस वेगवेगळ्या डाळी मिक्स करून ते दळून आणायच्या. आणि ते मळून मग छोटे-छोटे धपाटे करून तळून अ खातात, असं म्हणजे दयासोबत तेन. म्हणजे असं छान असते आमच्याकड बैल पोळ्याला पण दोन प्रकारचे असतात म्हणजे महाराष्ट्रीय बिंदू आणि कर्नाटकी बिंदू. दोन असतात, मग तुम्ही कोण
तुम्ही कोणता साजरा करता, बैल पोळा का? नाही अ आणि आपल्याकडं म्हणजे इथं होत नाही ते गावाकडं वगैरेच होतात. पण नाही इथं सहसा नाहीत.
हा मग आमच्याकड पण कसं दोन प्रकारचे असतात कर्नाटकी बेंदूर आणि महाराष्ट्रीय बेंदूर. मग कर्नाटकी बेंदूर आम्ही साजरा करतो इकडे सगळी आणि महाराष्ट्र ते बेंदुर असत ते सगळी अ कोकणामध्ये त्यांन साजरीे कर कि बाबा जेणेकरून म्हणजे दोन प्रकारचे बेंदूर असतात आमच्याकड मग त्यावेळी पण असं असतं. कि बैल आणायचे छोटे-छोटे ते तयार केलेले असतात ते घरी. मग त्यावेळेला त्यांच्या शिंगामध्ये घालायला छोट्या-छोट्या चकल्यांच चकल्या करतात गोड चक ल्या म्हणत्यात त्याला.
बरं.
आणि घ घरी खायला पण चकल्या करतात, कानुले करतात. परत गणप सॉरी बैलाला पोळीच नैवेद्य करतात‌.
हम्म हम्म.
असं छान प्रकारच असते सगळं मग गावामध्ये सगळी बैल सजवून, त्यांना त्या दिवशी स्वच्छ आंघोळ घालून म्हणजे वेगळ्या प्रकारचे वस्त्रे परिधान करतात त्यांना.
हम हम हम.
म्हणजे ती पण इतके दिवस शेतामध्ये काम करून पण थकलेले असतात. त्यांना पण असं थोडं पार म्हणजे विश्रांती मिळालाच पाहिजे एक दिवस तरी हा मग त्यांच तो सण छान साजरा केलेला असतोय त्याच्यानंतर मग त्यां चे हे मिरवणूक तेन काढायची. मिरवणूक काढल्यानंतर मत, म्हणजे मोठ्यान काढतात जेणेकरून गावामध्ये बऱ्या सगळ्या लोकांच्याकड पहिले हे असतात. असं असतय, हा मग त्यामुळं कसं त्यांची मिरवणूक काढतात, नस सगळ्या गावामध्ये तेन, असे लहान मुलं ते डान्स करतात.
हम्म हम्म.
वेगवेगळं म्हणजे आ. आपल्या जर दारामध्ये बैल आले तर त्यांना पाणी घालायचं. हम्म, मग पाणी वगैरे घालायचं, त्यांची पूजा करायची. मग ते बैलं, बैलांच्या शर्यती अस्तात मोठ्या मोठ्या.
हो हा ते पाहिलंय मी म्हणजे, आपलं व्हिडिओमध्ये वगैरे.
आमच्या कोल्हापूरमध्ये तरी भरपूर म्हणजे ठिकाणी असतय.. असं, हा शर्यती असतात भरपूर. जेणेकरुन बाबा कि म्हणजे, बैलांचं ते एककादा ते हरण्या बैल म्हणून आमच आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पण ऐकला असल ते,, हा. ते शर्यतीला म्हणजे कायम कुठं जरी गेलं तरी नंबर हा पहिला येणारच,, असं. खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस पण लावले जात तात, असं भरपूर आणि ते मुलांना पण आवडय ना त्या गोष्टीची, लई बैलगाड्याची तेन. आणि खूप छान वाटतं त्या बैलगाडीमध्ये तेन बसलं की, असं मस्त म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धतीची गाडीच ते वेगळे होते.
ते आता बैलगाड्या खूप अशे कमीच झाल्यात ना, मज्जा याची आधी, मी खूप, हां.
आधी शेताकडतन जातना पण बायका बैलगाडी मधुनच जायाच्या. हा बैलगाडी मधून जायच्या, त्याच्यानंतर आता सगळं ते ट्रॅक्टर वगैरे आल्यात, आधी कुठं त काय, आधी कायच नव्हतं ट्रॅक्टर वगैरे.
तेच ना, आणि माझ्या म्हणजे आजीच्या वगैरे काळात म्हणजे तिच्या गोष्टी तिथनं ऐकलेलं मी की, आपण जे आता नवरा बायको वगैरे वराड जाते ना, तर ती पण बैलगाडीत नच जायची म्हणे जुन्या काळात
हो हो, आता माझं मम्मी पप्पाच पण त्यावेळी वरात काढलेली, ती पण म्हणजे आधीच्या काळात, ते पण बैलगाडी मधूनच होती. बैलगाडीमध्ये खॉटतेन टाकायचे बसायला, छान असं. म्हणजे ते पारंपरिक खरंच छान होतं. सगळं अस बघण्यासारखं पण होतं, माणसाला माणूसकी हुती. आता हे सण का साजरे करायचे असतात, की बाबा माणसं एकत्र यावीत, एकोपा वाढावा सगळ्यांचा, म्हणजेस आपलं बोलणं व्हावं एकमेकासोबत जास्त, संवाद व्हावत, कारन का इतर दिवशी कसं कामामुळे माणसांना वेळ मिळत नाही बोलायला तेन. तो, असं सांनामुळे तरी माणसं सगळी एकत्र येतात. पण आता सगळं ते बंदच करून टाकलय. हॅलो! हॅलो! हां बोला.
आवाज गेला होता का?
हा आवाज गेला होता, आवाजच येत होता तुमचा.
अच्छा अच्छा तेच तेच.
हम्म. माणसाने सगळं आता बदलवून टाकलंय सगळं चक्ककरच बदलवून टाकले. हम्म आता पहिल्यासारखं काय ठेवलंच नाही. तेव्हा बाप काय करायचं काय? म्हणजे सगळं कशसासाठी गेलं होत की बाबा मासिक यावी हयासाठी सगळ्या गोष्टी होत्या रोज माणसं आधीच्या काळात काही फोन नव्हते त्यामुळे कुणासोबत जास्त संवाद व्हायचा नाही. चुकूनच कोणाचे तर घरात एक फोन.
हो ना मग काय?
माणूस कामात असायचा त्या दुस हयाच्या निमीत तरी माणूस एकत्र येईल म्हणजे अस सना मुळे म्हणून हे सगळं सणबीन असायचे माणसाला थोडा विसावा मिळवतेत. प्रत्येक कामात पण हे आता सगळं चुकीचं झालंय. म्हणजे ते ट्रेंडिंग आणि रीलस बघून लोक सगळं वेगळंच करायलागलात म्हणजे एक एक जन कुट कुठलं सण साजरे पण करत नाहीत बाबा ते हा फॉर्मॅलिटी म्हणून करायचं झालं एवढंच. सिटीमध्ये तर काय बघायलाच मिळत नाही हे बैलपोळा त्याच्यानंतर नागपंचमीत ना असं.
ते आपण सिटीमध्येध्येच राहतो ना त्यामुळच म्हटलं. नागपंचमी वगैरे होतं पण असं बैल पोळा वगैरे इथं नाही जास्त.
हा इकडे असं भरपूर असतं बैल पोळा वगैरे म्हणजे छान! प्रकार साजर करतात सगळे बैल वगैरे असं त काय पण म्हणा खेड्यामध्ये असं भरपूर बघायला मिळतय सगळं. हा जास्त करून सगळं बघायला मिळतय. हे नाही स आपल्या म्हणजे सिटी लेव्हलला सगळं बघायला मिळत.
ते त्यांनी परंपरा टिकवून ठेवली ना खेडेगावातल्यांनी.
हा आता गणपतीचा सण गणपतीचा सण गावी कस बाबा. लोक म्हणजे सगळे एकत्र येतात आणि गावा म कुठं एक नाही तर दोन मंडळअसतात तस सिटी लेव्हल नाही पावला पावलावर तुम्हाला मंडळ मिळणार. बघा त्यामुळे माणसं कसं. मी तुझ्या गणपतीला का? यू मी नाही येणार माझ्या इथं आहे असं. गणपती हा एकच आहे त्यांनी थोडं सांगितलं की बाबा मला वेगवेगळं बनवा असं तेन.
हो न म काय तर.
बर इतक्या अकराव्या दिवस पूजा करतात आणि अकराव्या दिवशी त्यांना कसं वाटल तसं फेकून देतात. पाण्यामध्ये ते.
टाकतात हो.
खूप म्हणजे खूप हे करतात.